हलो.
हॅलो.
हॅलो हा बोला. हा बोला येऊन राहिला काही कट्टे
मी पहिले लावला का हा चालूच आहे पण अजिबात आवाजच नाहीजतयली मायाने मली नाही माझी त्याचा आला आता मले
होना आवाज आला की आवाज नाही आला तरी चालू राहूदे जा. आवाज नाही आलातरी चालू राहू द्यायचा कायुन की मग इकडला आवाज येत ते तिकडला येत नाही असं ते हम्म, मंग कसं चालू राहिला की ते घेऊन जातील. हाय रामीनड होऊन जातात दहा मिनटं झाले. नाही झालं नाही ना लेर मये तर लय र नाही झाले नई ना राहि
मी तुमच्या रात्री खूप वेळपर्यंत वाट पाहिली ऑनलाईनच पण तुमचा कॉलाच नाही येत आहे.
हा ना मी लावलता पण लागत नाही जात जाई ना मग.
हा नेटवर्कच्या ना लागला नसेल तो आता हा हा झाला की डबल लाऊन पाहेचा.
हा आता मीनी उचल ला.
हा हा उचलतना मी झाला का जेवण?
हा हा बंद झाला की च लाव लावीन मी. तुम्ही उचल जा.
हा हा उच उचलतो मी, जेवण झाला?
म्हणे हा जेवण झालं तुमचं झालं की नी?
हा आमचही झालं आज पाऊसच तर चालू आहे.
हा आता कॉल लागली की एकी-एकी चे हेजात चाललेल आहे तर नाहीतर कोणीच नाही मी आ
कोणीच नाही नाही नाथ न आता पैशे आलेना ताई
तुम्हाला
पैशे चालू झाले नाय येना त्याच्यात म्हणून हा.
हाव का आमचे त आले नाही मग अजून?
तुमचे किती झाले कंप्लीट?
मले म्हणजे आता वीस एक झाल्या सतरा अठरा झाले वाटते वीसही नाही झाले पूर्ण कारण माझे परवा दिवशीच चालू केलं न मी कालंच केलेना सगळे.
हाउ काय आमचे माय दोनशे रुपये दाखवू राहिला फक्त.
हाउ काय माझे मागचे होते बाय ते दोनशे रुपये.
हाउ काय आमचे दाखू राहिले पाय आता दोनशे आमच्या आदि कोणाला आले पाय जास्त दोन हजार आले कोणाला हजार.
हो काय मग तिन जास्त केले असतीन तेग कथा झाल्या काय तुमच्या?
हा हो कथा झाल्यात हा ते आलं नव्हते फस नाही आता आताच्या टास्क मधले आले.
हाव ना आताच्या टास्क मधल्यात ना कथा झाल्या ना कथा होत्या माझ्या हेच्यात ते वा वाचन करा रेकॉर्डिंग.
हा हा ते गुगलच्या.
हा.
गुगलच होतं काहीतरी आणि फसवणुकीचा प्रकार असं दोन काहीतरी होतं.
हा हा हा तेच.
ते झालं ते झालं कंप्लीट हेच कॉलच राहिले होते फक्त.
हो का माझे खॉलच राहिले ना.
हो ना‌ पन आपूण काही एवढं लक्ष देत नाही. हा त्याचे काय माहित कशाचे आले दोनशे रुपया आहेत फक्त ये.
त्या बाइले येल्यात पहिले पैशे त्या बरोबर करत
आमच्यासाठी पहिल्या वेळेस तेला भेटले ना ते ना डबल डबल आहे. केले तर तेले डबल ही आले.
मी पहिल्या वेळेस केलं की नाही
हा हा.
ता त्याच्यात आवाज नव्हता येन मग ते काही काही कॉल कोणी उचलत होत कोणी मी एवढं काही हेच नाही घे टला मी लावलेन ज्याचे आले त्याचे उचललेच फक्त मी. पण बाकीचे जेने उचलले खाली गेले. आताही माझ्या याच्यात काही खालीच जायला जेने उचलले नाही ते लाव म्हणतात उचलत नाही.
नाही तसच आहे म. नाही पण उचलायला पाहिजेत ना एकमेकीचे उचलायले पाहिजे ना एकमेकीचे आता हे काय कोणाच्या घर चा
तेच ना मग आ आपण ज्याचा उचलतो त्याले म्हटलं लावतं मग आता कोणीकोणी उचलत बी नाही. लाव म्हणतात तिकडून आपलं तेचा झा तेचा काम झालं की म उचलत बी नाय. बरे दोन-तीन जणी आणि मी सगळे जे कॉ
नाही हो आपल्याला वाटतय आप आपल्याला जसं आले तर समोरच्यारी आले पाहिजे. आता माला याच्यावर सोनधाळ्याच्या दोन-तीन तारीखे आले लगे आमच्या गावात ठले आले मी सगळ्याचे उचरले त्या समजा मी कामात असले तर मी सांगू मी वार खेळची
मग मला वारख्याच्याच जास्त उने वारख्याचेच केले मी हा. वारख्याचे मी आता माझं सकाळी हा हा.
खूप आहेत ना काय नाही बा आता आराम पाणी चालू आहे तो. सकाळी शेतात जायची तयारी झाली आणि पाऊसच चालू झाला.
आं
हम्म मुलाली शाळेत पाठवलं अनं फाट्यापर्यंत गेलो अनं बस पाय उचलझात वापस आला.
हाव ना आता आमची नळ राहिली याची पाणी भऱ्याच राहिलं, स्वयंपाक वगैरे दे झालं
हा ना आमचे वावराचे कप पडे एवढं सगळं पुनः झाला असं आहे, पुढे जायला होते सगळे वले होऊन आले.
हा आमच्या इथं तसचं झाला बांधण चालू होती. जाम